हा. आवाज येतोय का माझा.
हा याय लागलाय की बोल. काय नाही बग स्वयंपाक करायचं चालूय.
हम् काय भाजी करायलाय?
आज तु खात्यास पडवळ.
पडवळ आमच्यात परवा केलती.
होय, खात्यास काय तू.
नाही खात मला आमच्या आजींनी एक घास दिलती होय खायचं म्हणुन आमच्या आजीन परवा एक घास दिलती. दोडक्यासारखी लागालती मला तर.
हम्म मी नाही बाई मी सगळ्या भाज्या खातो सगळ्या भाज्या. कुठली भाजी खात नाही असं नाही मी सगळ्या भाज्या कारलं अस जात नाही म्हणून कारल जर असं वेगळ्या पद्धतीन करून खातो आम्ही.
हा आणि कारल्याचं जरा असं वेगळंच करतोय वाळवून.
कसं करताय तुम्ही?
असं काप कापतोय त्याला जास तर म्हणजे गोल आकारच कापायचं त्यात आणि दोन भाग करायचे.
हा.
आणि त्यात मीठ लावून त्याला जरासं एक दिवस ठेवून द्यायचं उन्हात.
हा..
आणि पूढ दुसऱ्या दिवशी तळायचं.
हम्म.
हम्म तसं करतोय आम्ही मग जेवणासोबत ते खायच स्नॅक म्हणून.
होय नाही आहे असं पण जरी असं पातळ काप केले ना आणि तळणा तरी पण छान लागतय अग वरण मीठ आणि लिंबू पिळायचं आणि खायच. आता म्हणजे उन्हाळ्यात एक तू हे करू शकत्यास ना त्याला उन्हात वाळवू शकत्यास पावसात कुठ वाळवणार आहेस?
तर काय पावसाळ्यात आता ऊन बी नाही चला
हम् मग ते असं आहेच पातळ चकप्या करून ना जरास तेलात जास्त जरा उशिरा तळल ना कि होतय असं कुरकुरीत छान होतय हम्म.
लय दिवस झालं खाल्लं नाय आता आणायचं म्हणालोय काय तरी वेगळं.
हम् मी कारल कस अस भरून पण करते कधी कधी भरून म्हणजे त्याच्यात खोबरं कोथिंबीर आलं लसूण त्याच ब हे करून घ्यायचं वाळ्या खोबऱ्याच तेन आणि त्याच्या परत शेंगदानेच कूट आपलं तिखट मीठ हळद
हा.
सगळं घालायचं आणि कारली आहेत ना जरास वांग कसं आपण भरून करायला करतोय की नाही तस चीर देऊन हे करायची कारली त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायचं छोटे असतील तर एका दोन तुकडे करायचे. आणि अ चीर द्याय किंवा मोठे असतील तर दोन चार तुकडे वगैरे अस करून ते करायचं चिरून.
हा हा.
चिरून झाले ना की त्याच्यात हे टाकायचं म्हणजे मीठ टाकून ना उकडून घ्यायच जरा असं एखादी उकळी टाकून घे.
हा.
म्हणजे उकडून घेतलं की कसं त्याचा कडवटपणा थोडासा कमी होतोय.
सांगतो आता काकीला कराय आमच्या.
हम्म आणि मग त्याच्यात चींच गुळ वगैरे घालून करायचं छान लागत ते जरास कांदा टोमॅटो परतायचा आणि त्याच्यात घातलं की मस्त लागतय गं कारलं.
हो काय आता सांगितलंय माझ्या तोंडाला आता पाणी तर सुटारले.
सुटालाय काय मग हे खायला येतीस काय मग काल रात्री केलेली रेसिपी ती वेगळ्या पद्धतीने केलती कारल्याची कारल अस अ उभं चिरून ना पण ना गजर कसं असं उभं उभं चिरतोय ना तसं असं बोटाच्या पेरा एवढे तुकडे करायचे जरा मोठे केले तरी चालतात किंवा आपल्या करंगळी एवढे असे तुकडे करायचे. अ परत त्याला अ हे घालायचं आपलं जिरं मोहरी घालायचं तेलात. तेव अ केलेले तुकडे आणि त्याच साईच्या आपल्या मिरच्या असतात कि नाही हिरव्या एकात दोन करायच्या आणि त्यांना पण असं चिर देऊन म्हणजे परत अर्धा-अर्धा कराच्या आणि त्या- घालायच्या आणि परत हेऊ कारलं वगैरे सगळं घालून ना अ जिरा, मोहरी घालून फोडणी टाकायचं आणि हे करायचं. असं लोणच्यासारखं करायचं वरण लिंबू पिळायचं गाजर असेल तर गाजर पण घालायचं.
हा.
हा आणि खायचं खूप छान लागतया गं ते पण.
. बघूया आता ट्राय करायचं म्हणतोय काय तर वेगळं अस ते दररोज डाळीची आमटी तेन भात खाऊन कंटाळा आलाय हो.
हम्म मला नाही येत कंटाळा येतय. डाळीची आमटी आणि भात ना असं म्हणजे लोकप्रिय खाणं असल्यासारखं त मला एवढं आवडतंय ना हम्म.
ते बट दररोज दररोज तोंडाला जरातरी वेगळीच पाहिजे ना.
मला ना आमच्यात राहिला एक मामी होत्या म्हणजे भाड्याना राहायला. त्यांनी अ त्या डाळीची आमटी करायच्या एवढी मस् तर डाळीचे आमटी करायच्या ना म्हणजे त्यांच्या इकडची डाळ जर अशी बिना पाण्याच्या ह्याच्यातली असायची ना.
हां.
अ त्यामुळ कसं डाळीला पण चव होती सोडा आणि हे पण तिच्या करण्याच्या हा हातिच्या हाताला पण चव होती. ती गावाला चालली ना की मी तिला म्हणणार संगीता मामी तुम्ही ना अशी मोठ हेच जुन डेचकं वगैरे असते माहितीय का तस क भरून करून ठेवा चुलीवर म्हणजे ची आजी चूल रोज पेटवत्या चुलीवर आमटी गरम राहता तुम्ही किती दिवस गावाला जाणार आहे? त्या दिवसाची मला आमठी करून ठेवा आणि जावा त्यास कसं फ्रिज वगैरे जास्त नव्हता ना कुणाच्यात.
होय की.
म ती तुरीच्या डाळीची आमटी आणि भात इतका छान लागाय चा ना असं मी रोज जेवायला त्यांचा पूर्वी कसं आपण ताट घेऊन एकमेकांच्या घरी जेवायला वगैरे जातो होता आताच्या हाल्लीची मुलं कुठे जात नाही.
हो आधी तर आम्ही दारात बसायचो सगळी जण अशी एकत्र येऊ. ह
होय आम्ही पण दारात दारात बसून जेवण्याची ती मज्जाच एक वेगळी होती. हल्लीची पोरं मोबाईल समोर घेऊन.
नाही आता आम्हाला पण बसाय काय नाही बट जरा गल्लीतल्यांचा प्रॉब्लेम आहे बोलत्यात. हम्
हम्म. आता कसं मोठं झालंय आणि आताच नाही ग जनरेशन आत्ताची सगळी वेगळी आहे बघ.
होय पहिल्यासारखं कायच नाय राहिलं.
हम्म हम्म आत्ताची जनरेशनना एवढी म्हणजे वेगळी झाली की त्यांना असं काय आत्ताच्या मुलांनी केलेलं काय पटतच नाही.
होय.
ते म्हणजे त्यांच्या त्यांच्या हेच्यात आविर्भावातच असतात.
होय की आता आम्ही तर कि ती गल्लीत खेळायला सगळ्यांना बोलवतोय. कोणच येत नाही कोणच सगळी आता गल्लीत एक पोरगी आहे तिला मी खेळा बोलवतोय. ती येतो म्हणत्या काय, आणि फोन मध्येच गुंग असत्या ती.
नाही हल्लीची मुलं ना मोबाईल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
त मध्ये तेचा.
हा, बोला की.
हम्म मोबाईलशिवाय त्यांचं ना पानच हालत नाही.
होय की आता ट्रीपला गेलं पण परवात त्या पोरगीला पण घेऊन गेलतो तीला आम्ही सहज विचारला येणार काय ते म्हणले हा येतं की मग आली ती आमच्यासोबत. आमच्या आमच्यात मिसळीली नाही का काहीच नाही ती.
हम् ती तिच्या तिच्या विश्वात असत्या.
हा आता गाडीवर च गाडीवरन जाताना पण असं आम मज्या करत चाललेलो. ती अशी सुंदचपने बसललेली.
नाही त्या पोरांना म्हणजे मोबाईलचं एवढं हे झालंय ना आता आमच्या प घरात पण तसच होतंय अग. प्रत्येक जण आम्ही आता जेवायला जरी बसलो ना प्रत्येकांचं जेवायच टायमिंग वेगळं-वेगळं पण तरी सुद्धा जरी आता काल रात्री बसलेलो आम्ही तिघी जण म्हणजे मी माझ्या दोन मुली ती तिची ती सिरियल वेगळीच बघत होती ती ती चित ती वेगळंच बघत होती मी माझं मी वेगळंच बघत होतो म्हणजे तिघी बसलोय जेवायला जेवण घेतलंय पण प्रत्येक जण आपापल्या ओ मोबाईलच्या नादात
हा आपल्या आपल्या विश्वातायच सगळी.
आपल्या आपल्या विश्वात आहेत सगळी प्रत्येक जण हम्म. पूर्वी कसं होतं पूर्वीची सगळी म्हणजे मेंटॅलिटी वेगळी होती सगळी एकत्र येऊन वगैरे असं हे व्हायचं.
तवा असं फोन तेन तसली टेक्नॉलॉजी नव्हती ना.
हा फोन नव्हतेच त्यावेेळेस तुला तर अनेक किस्सा सांगतो अ आमच्या मुंबईची आजी म्हणजे आमच्या वडिलांची काकू ना मुंबईवरण यायची इकड ती आली की नी अ आम्ही शाळेतून डायरेक्ट म्हणजे ती आलेली समजायच ना सग अ निरोप यायचा. मुंबईचे आज्या आलेय ती आली की पहिला जाता जाता रिक्षातनं भेटून आमच्या घरापासनं जवळजवळ एक दहा पंधरा मिनिटानंतर त्यांनी घर होतं जुनं तिथं यायची ती. मग ती आली म्हणलं की आम्ही कसं करणार सकाळी ती जातानच सांगून जायची आल्या ती म्हणजे करणार निरोप किती आल्या. आम्ही सगळीजण म्हणजे ब आम्ही दोघी बहिणी चूलत बहिणी वगैरे कि नाही डायरेक्ट त्या आजीकडे जायचं संध्याकाळी शाळा सुटली
हा.
म ते तिच्याकड केलं की कसं पण घर त्यांना माहित नसायचं की त्यावेळेस कस फोन वगैरे नव्हते. घरची खरं बरोबर डायरेक्ट तिथे येणार शाळेत ना टायमात आल्या नाहीत ना मुली हा गेले असतील ह्या मुंबईच्या आजीकडं? म्हणजे अस तेवढं घरच्यांना पण विश्वास होता की आ ते आपल्या बाकी कुठे जाणार नाहीत. सापडल्या तर आजीच्या घरातच सापडतील आपल्याला.
आमच्या घरात पण तसच आहे आता मी पण स्कूलला एकटीच जातोय. आ तरी आमच्या घरातल्यांना कॉन्फिडन्स आहे. कि ह्या पोरगीला कोण किडनॅप जरी करून नेलं तरी, हिचा काहीच फायदा नाय.
नाही घरी आणून सोडणार.
नाही उलट तीच माणसं संकटात असणार असं म्हणतात घरातली.
होय च की सगळ्या ते आताच्या मुलांचे खर्च करून ते किडनॅप करणारी लो नको बाई तुमच्या तुमच्या घरी जावा तुम्ही.
होय.
हम्म. ते कसं पूर्वीचं जनरेशन, आत्ताचं जनरेशन सगळ्यात म्हणजे असं भर. पूर डिफरन्स होत गेलाय ग.
होय की आपणच सगळ्यांना भीेत राहिलो तर काय होणार मग
आणि नाही पूर्वी कसं आम्ही तेच सांगतोय का आम्ही अजिबात म्हणजे घरात न सांगता आता शाळेला गेल डायरेक्ट. आणि जाताना तर माणूस अ ऍटलिस्ट सांगतय आत्ताची मुल कशी फोन करून सांगत्यात फोन पण नव्हते आम्ही डायरेक्ट आजीच्या घरात शाळेत वेळात नाही आलं की घरचे संध्याकाळी न्यायला साडे साडेसातला साडेपाच शाळा सुटणार, साडेसात आठ वाजता पप्पा न्यायला आमच्या बरोबर तिथं आजीकड येणार. हा या पोरी हितच आहेत.
हा.
ह म्हणजे त्यांना पण माहित होत की बाकी कुठं आपली मुलं जाणार तर नाहीत. हम आत्ताच हित आहेत माणूस तोपर्यंत दिल्लीत जाऊन येतात. हम्म चालतय ठेवू काय ग?
हा.